हॅलो.
हां बोल.
हा. आत्ता चालू झालंय.
हां. वाचलीस ना, सगळं ते. होय होय वाचलो. बरं. बर.
हम्म तु लेट का? शिव झोपलाय बघ.
झोपते काय, दिवसभर झोपते काय. तू काय करायल्या?
नाही नाही दोन तीन तास झोपतो‌ सका
बरोबर. तुला आणि दोन तीन नंबर देतो घे, त्यांना पण कॉल कर म्हणजे, दहा दहा मिनिट चालत एक. का माझ्यासोबत तू, पाच वेळा कॉल करू शकतेस.
हा ही वाचलोय त्यावर.
हा हा. चालतंय कराल्यात सासूबाई.
आहेत कि ते रुमाला पॅकिंग करालोय, घडी घालून द्यायलोय.
होय. आणत्या ते परवडते तिला.
परवडते की होते, तेच्या संग दोनशेच होतंय की रोज.
बरंर कम्प्युटर वरती तेन, जाशिल की‌ नाही मग. कामाला.
टी बघायचं हाय, आता बघूया दिवाळी नंतर. आता ते कसं अजून, हे खेळतय खरं.
हम हम. वरचं तेन खातातय नवं ते,
खातोय खातोय.
हा. तेच आत्ता बघितलं, दोन ते शनिवार रविवार बंद असतय गं. ऑफिस वर्क हा, मग तुला आ आता हेच नाही म्हटलं तरी, बघ एका कॉल ला. तीस पस्तीस चाळीस असं भेटत जातंय. म्हणजे ते व्यवस्थित बोलण, बोलणं व्यवस्थित अस ना दहा मिनिटाच करेक्ट, किंवा बारा मिनटाच. त्यावर ना त्या तेच करते. आता मी आता तुझ्यासोबत टास्क बद्दल बोलालोय कणी, नाही मग हे धरत नाही ते पेमेंट मध्ये.
होय.
हम्म, भाऊजी.
तेन्ही कामावर.
सांगितलीस काय त्यांना.
होय होय सांगितले.
मला पण आता ते, रेकॉर्डिंगचा टास्क आले हो का.
हां हां.
हं. मग आता तुला रेकॉर्डिंगच पण येईल मराठी. ते पण शांत आहे, हेच्या ठिकाणी. करून तू सबमिट करते, पंधरा पंधरा टास्क आहेत काय तरी.
ते काय.
हा. रेकॉर्डिंग म्हणजे, मराठीच लिहिलेलं असतंय. पेरेग्राफ परे आपण कॉर्डर यायचा आणि सबमिट कराचं.
हा हा.
मावशी आलती.
आज दोगीजणी आहे सोड. अं शिवानी एकटी आहे आणि पूजा म्हण एकटे आहे आणि रुपाली एकटे आहे. त्यांना पण तुझा नंबर देतो, तुला कस वेळ भे तर कनी तस त्यांना आधी फोन करायचा साधा फोन आणि मग डायरेक्ट कॉल कराय यावरणं करायचं साधा कॉल करायचा माहितीये तुझं हे जात नाही
हम.
नाही तर तिने उचलली नाहीत काणी ऑनलाईन नसल्याव कार्य ऍपला आणि उचलली नाहीत ना मग कॉल फेल होतोय.
होय?
हा मावशी तिकडं व आहे बघ. संगमनगरला परवा आलती एक दिवस. बँकेतन पैसे काढली, माझं थोडं पैसे द्यायचं होतं दिली. आणि गेली, मग मामी आल्या ना बेळगावची.
अजून आहेत काय? मम्मी बोलली सोड परवा.
हायत अजून आता जाणार म्हणत होते काय माहिती कधी जातात. त्यांच ऑपरेशन झालंय ना, त्यामुळ वहिनी आठ दिवस होते ती आज गेल्या म्हण पुण्याला.
गेलं तर?
हम्म.
ह ह.
परवा आलते बाई मी कधी बर चौकात नच आले तिकड गावाकडे गेलतो गडाच्या साईड ला
हा.
आमच्या नंदेच्या सासूचं श्राद्ध होतं तिकडं, मग ह्यांना म्हट तटला चला की जाऊन भेटून या, रात्री दुपारन वेळ झालता अ गलई. साडे सहा सात वाजलेलं काहीतरी मग दुकान फक्त दा अकली यांना आणि आली. कुठलं येतय, बघु आणे एकदा आल तर.
हम् चालते.
विजकडे गेलतीस काय नाही तिकडं?
तिकडं परवा वट पौर्णमेला गेल तो आई नव्हत्या नाही तर त्यांच्या वडील वरलं तिकडे गेल तेस.
कोणाचं आईच?
आईनच होय.
कधी ग?
हम्, दो द म चोवीस तारखेला.
जसर केला.
वाढदिवस झाल्यावर, तिसऱ्या तिसऱ्या दिवशी. आजार म्हणजे असं, नाही उठून बसत होते सोड.
म्हणजे एकदा पडलेलेच नाही वाट हे झाली. अग बाई
हा.
व, दोन तीन वर्ष झालं.
ह तुझ्या पण मैत्रिणींना नंबर टाकले ॲप डाउनलोड करून घ्या म्हणायचं.
होय, टाकतोय की.
आणि ग्रुपला पण टाक म्हणजे कसं
हा.
ऍड व जातात आता नवीन ए कार्ड घेतात का नाही माहीत नाही खरं फोन अ फ्रेंडला घेतील बहुतेक.
हा हा बघतो की टाकतो घे.
आत्या आलती की नाही मग भेटायला.
आती आलती कि.
आत्या आलती की त्या दिवशी जावळ काढल्या हेच तुला
लगेच आणि अकराला फोन आला अस अस झालं हम्म
हा.
त्या दिवशीच वारलेत ना.
कस देतात आमच्या इथं, पण देतात बाई रुमाल ते, पॅकिंग करायला, काय प्लास्ट पिशवीतुट्टा घालून करायचा. ते ना हा.
अ ते नाही हेि ज बॉक्स आहेत छोटे. ते एका बॉक्समध्ये तीन रुमाल घालायची पॅक अ घडी घालून.
मग ते घडी घालायला की पुट्टा असतोय ना?
हा होय होय.
हा.
त्यास ते ते काॅटन आहे, तीनशे रुमाल शंभर बॉक्स.
शंभर बॉक्स हा हा बरं की. मग आमच्या इथं लै च कमीे देत्यात बाई. तीस रुपयला, ऐंशी रुपयला शंभर म्हण.
होय?
हम्म म्हणजे वीस रुपये कमीच देतात तिथं. घड्या घालून द्यायचं ते नुसतं.
बर आहे की ग घरात बसून हा घड्याळ घालूनच की.
हा म्हणजे नुस आता घड्याच पण आहे ते इथ आमच्या पंच्याहत्तर रुपये देतात. एकच बॉक्स मध्ये म्हटलं कि, एक रुपये ला.
हा, मग दरोचं होतंय तेवढं दोघी
होते की शंभर दोनशे होते, तेच्या संग आई घड्या घालून देत्यात. मी ते पुट्टा घालून हे करतो
हां.
हम्म.
भाऊजी काय डबा घेऊन जातात?
होय डबा घेऊन ग जातात नऊ ला जातात सकाळी.
कुठं कंपनीत जात्यात.
दाजी अ नाही चांदे का मला
होय काय चांगलं आहे गे.
हम तिथं आपली यात्रा भरत नाही काय, हुपरीच्या अंबाबाईची.
हमम
तिथं जात्यात हम्म.
हम्म हम्म सकाळी कधी झोपलाय शिव? साडेनऊ दहाला एवढा वेळ भाऊजी एवढा वेळ जातात?
होय.
होय अं
जे वरनं काम येईल तसं ते पूर्ण करून द्या लागत
हम्म हम्म आंगावर काम हाय का काय फिक्स हाय?
नाय फिक्स हाय.
फिक्स हाय व्हय हिने पण सकाळी डबा घेऊन जात्यात ब नऊला गेलीत की संध्याकाळी येत्यात आता सातला.
हम्.
दिवसभर आता दुर्वालाय हिथं मी पण इथं समोर मेडिकलमध्ये बघाय लागलेलो काम
लागलेलं पण खरे हेनी म्हटले नको म्हटले कारण ती पेमेंट द्यायला लई किरकीर करत्यात गं. डॉक्टर मोठं दोन-तीन
हा ह हा.
धा हजार रुपये साठीय आठ याड टास्क जा तेस म्हणे. नाय
हो.
माता ये हायत ते काम चांगलं हाय म्हटलं राहू दे चार पाच दिवस किती चार महिने हाय वाटतय हे कंटिन्यू. म्हणजे हे कसं वर्षातनं चारच महिने येते कायतरी चार महिने दोन महिने असं. जोश म्हणून जोश डॉक् त्यात पण छपाचं रूपच होत टायपिंगच ते
आता तुला थोड्या वेळानं म ट्रान्सक्राई आणि टास्क झाला ना की त्यांना सांगायचं माझा हा टास्क झालाय आणि ट्रान्स्क्राईबचा टास्क का आला नाही वगैरे म्हणून म्हणजे
हा म्हणजे अ तीस कॉल .
दहा मिनट काय म्हटलीस?
अ तीस कॉल झाललयावर टास्क दुसरा येतोय काय?
तसय हा हे दहा दहा मिनट त्याचं तूला होणार आता आता मी दहा मिन हा ऐकू
येतंय येतंय.
हां बोल हां किमान म्हणजे दहा मिनिटं बोलायचंय जास्ती जास्त बारा मिंट. हा होय होय.
हा हा.
ह्यो टास्क व्हायच्या आधी पण येईल ट्रान्स्क्राईबचा वगैरे.
हा हा.
हम्म. येतीस कॉल माझं कसं फेलच गेलं कॉल चार-पाचच कॉल झालं तिथनं पुढं फेलच गेलं. मग आता मी मी तुझ्याशी बोलतेय ना त्यामुळ मला पेमेंट भे ते तुला पण पेमेंट भेटतय. अग ते मदी पाऊस नव्हता व्हय जोरात?
हो हो.
आणि ते पावसाचं मा कसं झालय ते? नेटवर्क इश्यू झाला आणि ते, कॉलिंग करायला करायला ते इनव्हॅलड इनव्हॅलिड आलं बघ. ते माझं सगळं फेलच गेलं कॉल दहा ते बारा पाचशे रुपये भेटलत
हा हा.
पेमेंट चांगला पडत पड हातावर पडल्यात टायपिंग पण सात हजार रुपये झाल्यात खरं, आज खात्यावर नाही पडलं
हा, हा बरं ये, तेच असून.
पडत्यात म्हटलीत पेमेंटचा काय तक्रार नाही पेमेंट मिळतंय काम कसं करत अस चालतंय, ठेऊ काय मग
हा, हां